हॅलो येतोय का आवाज हं हं हम्म हम्म हा मला पण येऊ राहियलाच पाहिजत रेंज मध्ये हय मी
हम्म बोल म अधिक माहिती तर हाय तर डाळिंबाची मला च पण झाल ना ठीक आहे
हम्म हम् माझ चालंय. आज बरी ते काय
मग आज आता हेच दुसरं काम काय चालू होतं एवढंच चालू होतं फक्त किरकोळ कारकोळ कामही याच्यामुळ काही कामही नाही
पेपर टाकायचे पण नसतील ना
पेपर टाकायला आता थांबून जायल लोकं तर टाकून ठेवायचे हम्म ते होत नाही हम्
नाहीच ना पेपर टाकायचे चालू राहतील ना सारखं
साडी चं क पण मग काय घात
यावर शिकाय मंडली पाचशे का
हम्म पाचशे रुपय बधाले
ते टमाट्याचे रोप तसेच गेले असते कारण की ह्या सीझन म्हण लागण राहते या वर्षी काय कोणाचे एवढी लागत नाही
हा लॉट सगळ च लॉस मध्ये गेला
हा त्यांच्या रोप टाकेल राहत ना नर्सरी वाल्यानी
हम्म लोकच ना रोपच नाहीत दे ् त्याला फायदाच नाही झाला ना का माछ सतरा सविन माझी पाहिजे खर्च निघाले नाही च कि आणि रोप सांध
सांधण बी झाले नाही ते प्लॉट परत काढून टाकले ना
मग ते झालं म नाहीच प्लट आला एवढा फास्ट दिसत नाही म काही हसं फ्लाॉट तेजल वाणी दिसत न ना
हम्म जे जे आहे त्यांच असं एक सडी झाली टबटेई दाफळली नाही चांगली खांदा फुटले नाही त्याला
नाही
एक चम च हा भिंडीला पाणी बिणी राहिल तर होऊन जाईल ते
लई द आठ कुठेले लई म्हणज आता काल परवा वीस कालच वीस होते उद्याला वीस पयतीस उद्या वाढाला वाढतीची हम काल पण चाळीस रुपये निघला आहे
ह मार्केट चांगले भेंडी ला आता च्या
हा नाही आता सुधारतच राहील कारण आताय ना शाळाला शाळाला जादा घेऊन जात्या ना शाळाला डबे राहते पुरयचे
शाळा अस सुरु झाली
हा मार्केट स्वस्त हा ते सुडून झा
ना असं आहे पण बाकी भाजी पाल्याला पण मार्केटच आहे ना पाऊस नाही त्याच्यामुळे आता शेतकरी कोणी असत ठिकाणी मुश्किलीने सांभाळले
हम्म
मेथीची भाजी ते सगळ याला मेथीची भाजी तीस रुपय ई जोडीने जाती ना मेथीची कांद्याची शेपूची सगळच भाजी तीस चाळीस रुपये
ह मा
हम्
ह हा एक समान
उन्ह आहे उन्ह उन्हाळा वाढला
पाऊस पडला असता भाजीपाला वाढला असता ना
हम्म प्रत्येक जण काय प्रत्येक शेतकरी थोड काहीतरी करतोच ना भाजी पाला मग पाऊस
हम्म आता विश्वाात झाला का ते पाऊसामुळ लटकून गेले गमती सगळे
वीस न किरकोळ कोण कर भाजी पाल्या आता
फ
कारण जे असं ज्यांचे जास्तीत जास्त क्षेत्र आहे ते असं ठोक पिकासाठी थांबेले य टमाटे वांगी अशी मग हे जे असे छोटे छोटे भाजी पाल करणार आहे त्यांच्याकडे हे भा जीपाला अस सध्या क.
अंजेरा तर झाढवत ना का तुमचं?
हाय ना मुुंडी लावायची का?
हा. काय करावं लागत तला?
का पावसाात जाय क थांडी मोडून घेऊ.
हा का?
हम्म. आता उन्हाळ्याची शिक पावसा आहे.
चांगले आयुर्वेदिक राहतील ना ते?
हम्म ते त्याला औषध ब्युशध काही नाहीय. ऑर्गेनिक राहत सगळं.
ऑरगॅनिक राहात.
हम्म.
ांग का म्हणजे चांगल राह तो शरीरासाठी.
हा ते एक एक दोन लावून दिले फटे.
सांजवस उतरून जाते?
हा फांदी उतरत ना.
मला वाटलं काही रोप तो बिया नाही बियाना करावं लागत काय.
नाही फांदी होऊन जात. मा ता उनाळ्याच काय च तेल ये फुटत. तर पाऊस आल्यावर आता पाऊस पडल्यावरच घेऊन गेईला आपण
णार ते तेच मलं म पायाला होत त आनसर. आंबे संपले का?
आंबे हाय अजून. तिकडच्या मळ्यात ये डाळिंबाच्या तिकडं झाड होती तिकड घरी तर चांलं चालू हम्म.
मा ग आता काय खा रायले असते का नई?
तिकड ते कोकणी राहत्या ना? क कामाला बागाच्या तिधं पुडी ट काही हाय.
अच्छा अच्छा.
चालू अस केन झाले तुझ?
सत्यन झाली काडीच पात्र करा चालूता थोडी काय उकडमड राहील ना? ते चालू होतं.
काळी घीता चंगलीस यावरर्षी. पाडी चांगली असेल ना? मागच्या वर्षी पावसामुळे काढी नव्हती झाली ना?
अडी एक नंबर वयल.
यावची काडा सांगायचे चांगलं मग त अशी कोणाची काडी होईल नती चांगली.
हा सगळयचच भारी माल भरपूर माल निघत. यावर्षी.
कारण की मागच्या वर्षी विष येल ना रा
मी केवल बन थोड जाारण्यासाठी ना ग मीस लागत. फळधारणीसाठी ना अ सूर्यप्रकाशात लागत. तवा जाऊन काहीतरी काडी म्ह मॅचरुटी येत.
हा मग त्या ते बि किती म्हटल तर आता झाड विष वेलच मग मागच्या वर्षी खतपाणी खाऊन एवढं काही माल पोसायला बळणी द्याय लागल ना झाडाला प
हा हा हा एवढं काही ते नाही खरा हं
पण मग तीत राहतस ना ग तरी मल चौकड राहतीलल असं का अंदाजे पण मताा ये जर जाती तान पाडलं तर मग नको
हा ते आहे पाऊस नाही झाला न पाणी पडलं तर काडी पकड बनलं
या वर्षी मग कसं लागवडाला उकरकारयले एढ हे अ खर लवकर करेल ना अच्छा मुळ काय होईल
ते पंचवीस तारखे पासून पाऊस आहे म्हण त्यांन टाइम
आणि चूज पून सांगतो पण आता जाव पडल का खरा म्म नाय आता पिलो ना तर खाय पाय आलो ना काय म्हणत्यात पावसाचा दुष्काळ पडायचं कारणच काय नाव सांगित ते ना समुद्रात काच ते वाढलं म्हणे त्याच्यामुळं पाऊसई व्हईना.
हा पावसाच हे कमी झा पावसाची हे वाढली पाऊस पडण्याचे दिवस वाढले ना
हम्म इवेल नाव प्रभाव खायतरी हम्म काहीतरी नाव आहे बा त्या समुद्रत क्रियेला मला काही माहत नाही फिक्स नाही आता काल वा असलं पण लक्षात
हम्म हम्म
हो म्हंटलं का सेंद्रय शेती विषय सांग माहिती पण काही सांगा ना तो फोन केला होता शे बबलू मणला सेंद्री शेती कशी कर द्या काय माहिती भीती सांग म्हण तू पण काय सांगा ना तू त सांग म्हटलं माहिती मला थोडीशी होईल ब्वा मलाही गरज म्हटलं सांगू काय गडी सांगानाच व्यवस्थित
मग टाइमपास करता करता कस केला असच दिवसपास हो
कडक ये काळ किती आठ वाजेपासूनून राहत्यात संद्याकाळी सहा वाजते सात पण
कधी बर सावलीत आहे कि उन्हात
मी सकाळी लवकर बसलो होतो ना कांदे भरायला म आता काही नि का राहिली सावली. आता थोडी राहिली ट्रॉली भरायची मग देऊ भरून वारा सु ना छोटीच भत. थोडे थोडे थोडे थोडे.
हा का नॉट अलाऊड येते का?
नाही नाही सर सगट
सरसा कटलाय ना एककनला बर्या आड्या सांगितली बा मण प आपण नाही एकदाण
चल दहा मिनटं झाले बंद कर परत कर.